बोल कि
काय करायला आहेस.
आणि बसलोय.
बसलास काभ्यास तर न् तुला
कंटा आलाता काय करू.
हम् कुठला कंटाळा येतोय तुला सारखा बघाल तो कंटाळाच येतोय.
बककी
काय बक्कीय?
कंटाजकरा काय ग.
हम्म जरा अभ्यास करायचा बाबा
कारतिकी आता दयज ट्यूशन ला
हा हा किती वाजत असते.
पाच.
पाचथ तीन
सात साडेसात.
हा हा कसं सायकल घेऊन जातोस काय?
नाही बा आता काढायचं सायकल खर्याण पाऊस य म्हणून गणस्त्या म्हणून काढायणे
होय लगेच आता पावसात गंजत्या तुझी सायकल
मग
काय बोलतोस? मग कसं जातो गाडीवरन पप्पा सोडते का?
वय.
हा हा लांब आहे का जवळ आहे.
आह.
ट्यूशने
ट्यूशन वय
हम्म.
जवळ जाय गया
कुटय
इ
पॅमेंट्ला
त्या जवळ
जवळ आहे व तर मॅडमांच्या घरात काय बाजूला
नाही त्यांच वेगळा हॉलच केला तिनं वेगळा
हॉलमध्येध्ये घेतात व
हम्म.
ह मग किती सब्जेक्ट घेतलायस तू?
मी आहे दोन.
दोन म कोणतं कोणतं?
मी हे. अ हे कन्नड आणि मॅक्स
कन्नड आणि आणि गणित
हा कन्ड आणि गणित
हा हां. मग आता घ्याय लागल्या तर व्यवस्थित इझी चाललय काय तुला?
चालेही ग.
जमते मॅक्स
हम्म.
बर बर आणि कन्नडचं.
इथ की आहे.
होले सोपं वाटायला लागले का आत्ता
होय.
आणि बाकीचं सब्जेक्टचं
हम् घडवा येऊन
घर ला येऊन करतोस काय गुंडाळून ठेवतोस नुसता
करतेय की का?
करतेचोय.
हम्म.
ह् एक्झाम कधी आता
बुधवारी.
बुधवारी आहे युनिट टेस्ट.
वय एफ ए वन.
हा हा झालंय का अभ्यास
मग झाला के
खरंच काय?
ते का तुझ्या आणि सगळं आमचं पहिलं कम्प्लीट असते.
क्वेश्चन आनसर विचारवा.
विचार घे.
हम्म वि्चार. जलास कनी
जलो तू
मी पण जेवलो बाबा
हा
काय करायला आहेस ना आता
फोन बघत बसलय
फोन घेऊ नको रे बाबा
का होईत नाही
माहिती आहे तुला काय होईत नाही ते
ह.
तुला माहती आहे काय होत नाही ते
माहित आहे की
हम्. जायला ना अस खेळयला
् नाय
काय
आं
कसं काय घरात बसलंयस म्हणालोय
कसं काय म्हणजे बसलोय
अ ह खेळाय जातोस ना म्हणून म्हटलो
नाही बंद आहे
काय
खेळाळ देतीलन
बंद केलाय स
हम्म
चांगली आहे गी गोष्टट पप्पा काय करायला लागल्यात
पप्पा झोपलीत
म्मी
हम्
म्मी रे
मम्मी होय मम्मी बी झोपल्या
आणि आई
काय की झोपली
मग तू एकटाच बसला आहेस
आं
तू एकटाच बसलायस काय म्हणणा लागलूय
वय
ह हम आणि काय आज गेलेला स्कूल ला
येल्त किया
काय काय कोणतं कोणतं लेक्चर झालं
मॅक्स कनाड एस एस
हा
ह् लय झालीत
ल झाले तर
सहा झालीत सहा
सहा झालेतय अच्छा किती ते किती होती
शाळा
हम
आठ तें बारा.
आठ ते बारा व लवकर आलायस की आज?
होय आज शनिवार.
हम्म उद्या सुट्टी असणार.
उद्या सुट्टी.
ह हा. बरं बरं. आणि काय मग?
आणि काय नाही.
काय नाय.
हम्म.
ते खाजंच कमी आलं तुला?
आले की बाई दोन हजारच औषध आणलंय.
किती?
दोन हजार.
बााई बाई एवढ कय काय आणलासा औषध?
औषध जादा दिला.
हा.
लय औषध ज्यादा दिलंय.
मग काय काय चॉकलेट बिस्किट गोळ्या बंद करायस सांगितलं त्यांनी.
हम्म. बरोबर.
सगळं बंद.
हम्म.
हा बंद कर बाबा सगळं काय खाऊ नको.
हम्म.
काय सांगितलं काय इन्फ्लु काय म्हटलं ते कशामुळे उठाले?
तें व्हय इन्फेक्शन आहे म्हणा बाई कुठलं?
कशाचं ऱे.
तें का माहित नाही इन्फेक्शन आहे ग!
इन्फेक्शन काय अॲलर्जी?
एलर्जी एलर्जी आहे सॉरी.
हा हा. मग ते कशाची झाले आहे ते कळायला नाही.
नाही ते आता लिहून ठेवायला लावले केवढं काय काय तुम्ही करतासा. हे सगळ... त्याच्यावर मग बघायच कुठलं नसल. किंवा ते हाय म्हणून समजायचं.
म्हणजे काय मला काय समजलं नाही बाबा.
म्हणजे आता दिवसभरात तुम्ही काय काय खाते क नाही...
हा.
ते लिहून ठेवायचं आणि त्यात कुठली काय म्हणजे... दररोज काय बी दोन दिवसात होुजत असलं तर त्याच्यामुळे आलर्जी आहे म्हण समजायच म्हणा.
हा हा म्हणजे दिवसभरात तू काय काय खातस?
कुठं कुठे जातोय काय काय सगळं. सगळं सगळं सगळं ते.
हा.
काकाय करते सगळं कुठं कुठे जाते सगळ लिवाया. मग त्यात एक गोष्ट का दोन गोष्ट कॉमन आली की समजायच की तेनच होते ते
असं सांगितले हो.
हम्म.
अ आणि ती टेस्ट कसली करायला पाहिजे काय म्हणाल ते ना मम्मी.. हम्म..
काय म्हटलंस? हॅलो,
हो,
हॅलो.
हा ते अ तू कमी आलं नाही नाही.
हा.
ते बिळका बिळकं पाडून असं अ त्यात इंजेक्शन घुसवणार म्हण. आणि त्यात हे करणार.
कशाला काय बोलतोस बाबा
अग असं हात घेणार.
हम.
मग त्यात कुठे उपित्त कां उडते त्यात इंजेक्शन घसवणार. आणि त्यातन ते एक हे असते. लिक्विड त्यांच ते गेलं की ते अनग अस टेस्ट करायची. अशी करायची म्हणा टेस्ट.
म्हणजे शिरत इंजेक्शन करायचं.
सिरप नव
हा.
ऐतं ग म्हणजे असं आता तुला कुठं कुठ झाले की नाही तिथं
हा हा.
मे यात इंजेक्षन घुसदतिन.
हा.
आणि त्यात इंजेक्शन ग.
आवाज येणा. तु जरा रेंज मध्ये ये की बोल. हुम काय म्हंटलास.
मग ते तस हे करून. पाच हजार तिचं फी आहे.
हाआ.
बघायचं मग कमी आलं.
कम हां हां. मग तू काय जास्त काय खाऊ नको बाहेरचं.
नाही तेलकट बंद केले सगळं.
हा हा नुसतं चपाती भाजी खा.
हम्म.
नाहीतर दूध पित जा.
हम्म.
ते बोरमिटा घालू नको.
बोर मीटा पाहिजे ग.
ते जरा बंद कर की दोन तीन दिवस.
हम्म़.
फक्त जराशी साखर टाकून दूध पिऊन बघ.
हम्म चालतय की
कमी होते काय?
हम्म.
उगच त्या औषध गोळ्या खात बसू नको.
हा हा.
मग काय क्रीम त्यानी दिल्यात का लावायला त्यान असं.
काका दिल्या आप क्रीम औषध
हा.
लई दिल.
वय.
हा
कोण कोणाकडे गेलेलंस दाखवायला?
ते कोण आहे ती मम्मीला माहित आहे बाई मला काय माहित नाही.
हा हा असूदे घे.
हम्म.
कधी गेलेलासा?
परवा गेलताव.
हा हा.
हम्म.
आणि काय मग?
काय नाही.
हम्म. काय नाही.
काय नाही.
बाकी काय चालय मग?
काय नाही.
पप्पांचं काम आहे काय नाही?
नाही बाई.
का रे.
हम् कुलडाऊन आहे आता कुलडाऊन आहे. नाहीच आता.
कुलडऊन हाय वय.
हम्म.
ह हा. असुदे घे.
हम्म.
म झो घरातली सगळे झोपल्यात आणि तू बसलायस मोबाईल बघत?
वय.
आणि काय?
काय आणि.
आणि काय?
आणि काय नाही.
हम्म. काय नाही निवांत आहेस?
निवांत.